शु
शुभ दुपार झालं का जेवण? मस्त
हो झालं झालं जेवण झालं. तेव्हाच झालं जेवण
हा हा हा हा मला तुम्हाला थोडसं विचारायचं होतं नेचरबद्दल तुम्ही काय करता? सध्याचं वातावरण
कि पाऊस पडत नायी काय केलं पाहिजे? आपण झाडं लावली पाहिजे का? तर ती कशी लावावी?
आज आम्ही वरी जाऊन झाडं लागली किती झाडं लावले, तरी म्हणजे सिस्टमच चेंज झालं ना?
हो ना
ती झाडं
नाही सिस्टम चेंज झालय पहिल्यासारखे झाड पण राहिले नाहीत, ना मग आता आपण चेंज केलं पाहिजे काय तर काय तर आता मी काल परवा एक रील पाहिली, की एक जण अशे होते की त्यांनी आंबे खाल्ले एवढ्या दिवस
हम्
आंब्याच्या आठो ग हे कोया सगळ्या जमा केल्या त्यांनी आणि म्हणजे ते अस मुंबई पुण्याच्याच कुणीतरी होते रिलवर होत की त्यांनी जमा केलेले एक पिशवी भरून दोघ नवरा बायको उतरले गाडीतून. कुठे आंबा घाट हे आहे तिकडच्या साईडला. समजा कुठलाही - डोंगर असेल तर ते खाली उत - -रले दोघं दोन साईडला. आणि दोघं मिळून ते पिशवीतल्या कोया फेकत होते. आणि तो व्हडिओ केला होता. ते म्हणले की आम्ही दरवर्षी असंच करतो कोया, जांभळ- झाड टाकून द्यायला नको. आपण खाल्लंय ना? तर त्याला वापस देणए. नि- -सर्गाला. त्याच्यासाठी ते कोया टाकत होते. आणि त्याची झाड येणारच आहेत जंगलात. टाकल्यावर ते त्याच्यातले चार गेले तर दोन ला झाडं येतील. एक गेलं तर, एखाद तरी येईल तेवढं. आणि ते वर्षानुवर्ष तसेच- करतात. जांभळाचे, पेरूचे- पेरूचं काही बी टाकता येत नाही समजा. पण आंब्याचं, जांभळाचं. अग जे पण बियापासून झाडं येता. त्या सिताफळ खाल्ली त्याची बिया जमा करतात ते. अन त्याच्या, त्याच्यान हा. किती छान. मला फार व्हिडिओ आवडला. मग त्याच्यामुळे म्हणले - विचारून घ्याव ना? आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे. समजा आपण पाहिलेय ते. समजा आपल्याला तेवढ्या घाटात नाही जाणं होत. पण समजा रस्त्यान चाललात आपण गावाच्या बाहेरएत. तर टाकायला पाहिजे झाड. आलेलं तिथं कोणी- तोडून टाकणार नाही. आहे आलय झाड बाबा तोडून टाक.
मी तर नाही पाहिली. तुमच्या मार्फत गोष्ट माहीत झालेलं खरं.
हा. म्हणूनच म्हणलं सांगाव. कारण तसंच केलं पाहिजे सगळ्यांनी. त्याच्यामुळे नेचर पण आपला चांगला राहील.
काय पोल्युशनच खूप झालं हो वातावरणामध्ये. पोल्युशन म काय सगळं- हेच झालं. सायकलच बदलली ना?
हो ना. आता जुन जुलै, जून महिना अर्धा झालाय तरी पण पाऊस पडत नाहीए. आ. मग मुलं आजारी पडतेत.
हो. एकदमच वातावरण एकदमच असा ज जोरात पाऊस पडायचा. कि वातावरण एकदम गर्मीतून थंडीत गेल्यासारख होईल. मग पोर आजारी पडता अशा वेळेला.
हो ना. हो ना.
काय करणार? हे म्हणजे अ आता ठीक आहे. आपल्यासारखे लोक काळजी घेत- -तात निसर्गाची. किंवा बा निसर्ग धोकादायक आहे किंवा हे ए ते ए. सगळ्यांनी केलं तर होत ना? एकानी दोघानी करून
हो ना. हो ना. सगळ्यांनीच केलं पाहिजे ते.
आधी बघा ना त्या घरच्या कुंड्यांमधे कितीदा झाडं लावतो. झाडच येत नाहीयेत. दुसर आणतो. दुसरे लावतो. कुंड्या या अशा रिकाम्या नाही आवडत.
हो. कुंड्यात तेन तर लावलेच पाहिजेत. पण बाहेरचे पण आहे समजा. आता बाहेर वर्षात मुलांचे वाढदिवस आहे तर तुम्ही वाढदिवस नका करू. पण तुम्ही झाडं लावा. आणि त्याला बघा ना तुम्ही आपल्या मुलासारखं- - च मोठ होताना त्याला बघा. त्याच्यामुळे पाऊस चांगला- पडेल. ऊन कमी होईल. आणि ताजे हवामान- हे एवढं सगळं जे आपल्याला केमिकल युक्त खायला भेटतंय. ते कमी प्रमाण होईल. नाहीतर आज कशातच पाणी सोडता, काहीच केमिकल शिवाय नाहीए सगळं. प्रत्येक गोष्ट केमिकलचीच आहे.
हम्म.
का करच हाय का? हा. आंब्याच्या तर नक्कीच नक्कीच ट्राय करणार मी. का तर मला लई आवडाय करसेन मी आमच्या घरीही सांगते
हो ना सांगून जमा करून ठेवायची मुलांना पण सांगायची मुलांना पण लक्षात आलं पाहिजे. जमा करून ठेवा येताना गावाला गावाकड कुठ तरी जाणं होतच आहे आपण मार्केटमध्ये गेलो तरी रिकामी जागा दिसली समजा डोंगर दिसला एखादा द्यायशी टाकून तिथे आपल्याला काही लावत बसायचं नाही. तुम्ही टाका त्या डोंगरापर्यंत त्या वस्तू जात पण नाहीत ना ते आपल्याला देतय तिथ लोक आणतात तिथून पण तिथ टाकायला कोणीच जात नाही ना. समजा आंबे आहेत तिथं झाडं असेल तर तिथून लोक विकायला आणतील. ते आंबे येतील आपल्याकडे कशे तरी पण आपण तिथे लावायला वाप जाणार नाहीत ना नेचर न दिलय तर नेचरला वापस देणं महत्वाचं आहे. आपलं देण त्यांनी आपल्याला दिलंय आपण त्याची देण लागतो.
ब घ आता ऑक्सिजनची कमतरता आलो. कशामुळे आल ऑक्सिजनची कमतरता? तुम्हाला ऑक्सिजन आर्टिफिशल ऑक्सिजन घ्याव लागल कोरोना मध्ये तर. कशामुळ काळजी का ही वेळ आहेत नसती ना.
हा हा हा हा.
हम् कारण ऑक्सिजन पण फिनीश कराव याचा.
हो ऑक्सिजन काय यातल्या कुठल्या मशिनीमध्ये तयार होत नाही ते झाडापासूनच भेटत.
हो.
त्याच्यामुळे झाडं महत्त्वाचीच आहेत. आता जून चा अर्धा झाला तरी पण पाऊस नाही पडत ऊन कडकच आहे अजून आता सात् जून लाच मीरग निघालाय म्हणजे पाऊस पडयला पाहिजे या दिवसामध्ये. पाऊस नाही पडत आणि गेल्या वर्षी मे मध्ये चालू झाला त्याच्यामुळे शेतकऱ्याच खूप जास्त नुसका नुकसान झालय गेल्या वर्षी. आता शेतात पण गेल तर अशे झाड दिसतच नाहीत. कारण जे झाडे -झाडाची सावली पडती आणि त्याच्यामुळे त्या जागेमध्ये पीक येत नाही म्हणून शेतकऱ्यांनी पण झाडं तोडून टाकलीत. पण ते कळत नाही की त्याच्यामुळेच आपल्याला हवा भेटती त्याच्यामुळेच आपल्याला ऑक्सिजन भेट ते त्याचेच फळं भेटतात. तर लोकांनला कळत नाहीय ते
कळत नाही ओ. काय करणार? कळतच नाहीे सिरियसली कळत नाहीये लोकांना की आपल्या निसर्गाचा कि किती नुकसान करतोय? त्याच्यात निसर्गाच्या थ्रू तुम्ही तुमचं किती नुकसान करताय?
हो हो हो.
इथ कुणाला भानच नाहीये मेन म्हणजे.
हो ना?
त्याच्यामुळ तुम्ही तुमची लाईफ म्हणजे आता आयुष्य कसा म कमी झालंय. याच गोष्टीमुळ तर तुम्ही सगळ आयुष्य
त केली लोक अर्ध्या तासात एक तासामध्येच होते असं नाही होऊन चाललंय. आणि काय आहे? काय सोबत नेणार आहेत आपण नेचर मध्ये थोडेसे झाड द्या ते आपल्याला वापस देणार आहे.
हो देणारच आहे देणारच आहे कधी कोणती गोष्ट आप आपल्याला वापस भेटल आणि कोणत्या रूपात भेटल हे नाही सांगू शकत ना आपण.
पण आपल्याला भेटलेली गोष्ट आपण त्याला वापस देत नाही.
हा घ्यायला कळतं मग द्यायला कळत नाही.
हा म ते कळत नाही ना लोकांना म ते आता मला इतक्या दिवस माहित नव्हतं. पण मला त्या दिवशी व्हिडिओ पाहायला तर आवडला आता मी पण सगळं जमा करते. समजा गावाला चालेय तर टाकून देईल मी थोडं थोड थोडं रस्त्याने टाकलं ते येईलच ना त्याचं बी एखाद तरी झाड येईल खूप राहिले. ह मग आपण एवढं पृथ्वीवर राहतो ह्या पृथ्वीवर तर त्यास देणं लागतं त्याच्यामुळे एखादं झाड आलं तरी चांगलंच आहे ना ते आपल्यासाठी.
चांगलं.
हम्.
नाही नक्की आता मी माझ्या घरच्यां नाही सांगल आणि आता खास मी ना आता आंबे खाणं बंद केलं होत. पण मी आता खास एक आंब्याची पेटी आणायला हवी त्याच्या पूर्ण आब्याच्या गो्या तशच ठेवी
हो आता सीझनमध्येध्ये सध्या जांभळ पण चालू झाले जांभळाच्या पण झाड मोठ होत चांगलं त्याच्यामुळे जांभळ पण जमा करा. गुठळ्या त्याच्या वाळवायच्या त्या काहीच नाही करायचंय आपल्याला थोडंसं खाऊन खायच्या आणि बाजूला ठेवून द्यायच्या त्या वाळून जातात पुन जाताना घेऊन जायच्या फक्त आठवणीनं.
आणि स्पेशल ते करण्यासाठी ना मुलांना करायला लावीन मी ते गोष्ट.
हा हा टाकायला लावताल त्यांना सांगून क हे असं केलं त असं होईल बाबा.
बरोबर मी आता खास खास त्याच्यासाठी एक बाहेर ट्रीप काढायला आउटसाईड सिटीच्या बाहेर जाईल आणि पोरांना घेऊन जाईन. त्याच्यामध्ये पोरांना सांगीन की बाबा आंब्याच्या कोया टाका तुम्ही आंबे खाल्लात ना तर कोणापासून खाल्ले. तशे आंब्याचे झाडे आणखी बनवायला पाहिजे ना तर आणखी आंबे खायला भेटतील तर ते आंब्याचे तस टाकून त्यांना निसर्गाचं महत्व आपण निसर्गाकडून घेतले तर आपल्याला पण निसर्गाला द्यावं लागल ना काय. तर म्हणून हि शिकवण देऊन मी त्यांना त्या कोया त्यांच्या हाताने टाकायला लावीन.
हम्म.
बघू कितीपर्यंत पोरांना समजत आज आपण केलं उद्या आपलं गुण
हो एकदा नाही समजेल दोनदा समजेल तीनदा समजेल सांगावं तर लागेल.
सांगाव तर लागेल पोरना.
हो ना.
सांगाव लागेल सांगव लागेल बरोबर आहे तुम छान माहिती ती भेटली आज
हो ना आता तुम्ही सांगा दुसरीकडे ही माहिती जेणेकरून जेवढं जास्त होईल तेवढं पसरेल हे आणि प्रत्येक जण असंच करायला लागलं तर लवकरच झाड खूप जास्त वाढतील पाऊस प्रमाणात पडेल. सगळ्याच गोष्टी सोयीस्कर होतील.
सोयिस्कर होतात बरोबर.
अजून काय म्हणता गरमीच असेल तुमच्या इकडं, हो निवांत.
भरपूर गरमी बाप रे, गरमीला काय विचारता तुम्ही.
थोडं आभाळ आले पण, पावसाचा एक थेबं नाही.
नाही पण आम्हाला इकड पाण्याची अडचण नहीये आहे बर का.
हो हा हा हा नाही गे-गेल्या वर्षी पाऊस भरपूर पडलाय ना, त्याच्यामुळे पाण्याची अडचण नाहीये.
बरोबर कसलीच अडचण नहीये पाण्याची. व्यवस्थित मिळतंय पाणी, पाणी असून नं देत्या दोनी प्यायला पाणी तर. भरपूर असल म्हणजे, कमीत कमी ऍटलिस्ट ते थंड पाणी पीऊन तर जीवाला आराम.
हो ना, हो ना.
हूं बाकी सगळं निवास
हो निवांत निवांत. अशें झाडं लावा, तयार करा झाडं, सांगा मला पण लावल्यावर.
हो नक्कीच व्हिडिओ पाठू ना, तुम्ही जशी रील पाहेल तशी आमही तुम्हाला व्हिडओ शेअर करू.
हा आणि तुम्ही पण इन्स्टाला तू मचे व्हिडिओ टाका खूप लोकांचे तुम्हाला लाईक येतील, आणि त्यात त्याच्यातून तुम्हाला अनेक लोकांना माहिती होऊन जाईल ते.
बरोबर, बरोबर.
म्हणजे आपला हा संदेश जरी गेला खूप लोकांपर्यंत, आण त्यांनी झाडं लावले काय, नं आपण लावले काय एकच होईल मग.
हो बिलकुल, बिलकुल, बिलकुल, बरोबर आहे. खूपच छान पण, अ आता मी आज लगेच संध्याकाळी सांगून देईल घरच्यांना. कि बाबा असं असं करायचंय आपल्याला, तर आंब्याची पेटी घेऊन या, जांभळ घेऊन या. कमी केलीती, खाऊन घेऊ ना आपण एकट्रे.
पुढच्या रविवारपर्यंत झाडं हो हो तोपर्यंत होऊन जाईल, त्याला पुन्हा सांगा मला पण.
हो चालेल चालेल हा धन्यवाद, खूप छान माहिती तिला थँक यू.